हॅलो हॅलो
हॅलो.
हाय
हा हा यालागला आवाज.
कशी हेस?
हाय बघ मी बरी हाय तू बरी हाईस?
मी मस्त. कधी येतोय पंढरपूर ला?
पंढरपूरला?
हम्म.
आता दिवाळी सुट्टीत. आता नाही यायला येत.
ये आमच्या इ ते खूप छान मंदिर आहेत.
हा हा हा.
हा बोल की.
हम्म तुला एक कहाणी सांगायची आहे मला.
सांग की.
अ श्रीसंत नामदेव महाराजांची आहे नामदेव महाराज लहान होते, म्हणजे ते जवळ जवळ आपली स्पृह नियतातक्ष आहे ना त्या वयाचे होते. त्या काळात. मग त्यांच्या वडीलना पांडुरंगाला रोज नैवेद्य दाखवायचे त्याच्याशिवाय ते जेवतच नव्हते. ते.
हा हा हा.
आणि मग एक दिवस काय झालं त्याला अचानक काहीतरी काम आलं. म्हणून ते बाहेर गावी गेले आणि नामदेव महाराजांना सांगितले. त्यांनी बाळा तू आज विठ लाला नैवेद्य दाखवून ये म्हणून.
हां.
आणि नामदेव महाराजांना माहित नाही कि नैवेद्य नुसता दाखवून यायचा.
हा, हा, हा नुसत ठेऊन यायचं माहीत नाही.
नाही-नाही ते काय करायचे त्यांचे वडील नैवेद्य दाखवायचे. आणि गाईला तो नाही गो गाईला ते हे करायचं.
हा, हा, हा, हा गाईच्या गाईला द्यायचं म्हणजे.
हा तो नैवेद्य देवा खाल्या सारखं. तर हे नामदेव महाराजांना माहित नव्हत. त्यांना काय वाटलं की विठ्ठल रोज नैवेद्य खातो. मग असंच दुपारची वेळ झाली ते गेले नैवेद.. ते घेऊन गेले. आणि देवासमोर नैवेद्य. ठेवला.
हम्म.
आणि देवाला,, हॅलो.
हा बोल की ऐकाले.
आवाजात वाटलं मला. देवाला सांगितलं की. हा. देवा अ, हा मी नैवेद्य आणलाय तू खा, बराच वेळ ते तिथं नैवेद्य ठेवला आणि तिथंच उभारले. म्हणजे आता त्यांना वाटलं की आता हा देव उभारून इथे येऊन खाऊन जाईन असं, मग बराच. वेळ झाला तर तास-दीड तास तिथंच थांबले तसेच. आणि. देव काय नैवेद्य. खाईच ना, देवाला सारख देवा नैवे नैवेद्य खा, नैवेद्य खा, नैवेद्य खा, म्हणून त्या देवाच्या मागच लागले. आणि. देव तर आपला विठेवर हात टेकून उभारलेला म्हणजे कडेवर हात.
हम्म, हम्म, हम्म.
आणि नंतर मग शेवटी त्यांना राग आला नामदेव महाराजांना मी माझ्या बाबांच्या हातनं ते रोज नैवेद्य खातात, आणि माझ्या का हात. हातन खात नाही आहेत हे नैवेद्य असं हे सारखं म्हणायचे मी एवढं जेवण आणलंय पण देव का जेवण करत नाही आहेत बाबांच्याच हातनं खातात का काय असं त्यांना वाटायला लागलं मग नंतर. अ त्यांनी म्हणजे इतकं हे केलं जवळ-जवळ दोन-तास, तीन -तास गेले त्यांनी शेवटी म्हटले, आता तू देवा मिळेल ते खातो काय तुझ्या टकोऱ्यात दगड घालू, म्हणजे एक मोठा दगड घेऊन आले मग देव घाबरून प्रसन्न झाले. आणि त्यांना विचार अरे बाळा नैवेद्य तुझे बाबा दाखवून जातात, नाही तू दे ज नैवेद्य खाल्ल्याशिवाय मी इथनं हालणारच नाही आणि मग अं ते नैवेद्य अ हे केलं त्यांनी. खाल्ला प्रसन्न म्हणजे येऊन लगेच प्रगट होऊन आणि नंतर खाल्ल्यावर मग ते नामदेवाची सेवा अशीच अखंड असावी म्हणून त्यांनी देवांनी त्यांच्या पायाशी त्यांना हे केलं. पास ते ही पंढरपुरात तू गेलीस जागा दिली मला तुझी जा माझ्या पायापशी राहु दे म्हणून मग नामदेव महाराज म्हटले की, मला तुमच्या जवळच पाहिजे म्हणून ती नामदेव महाराजाची आजही पंढरपुरात. गेल्यावर समाधी आहे.
नियम पहिल्यांदा नामदेव महाराजांच. दर्शन घेऊनच.
हो मगच पुढं जायचं हो आत. आणि त्याच्यापेक्षा तुला अजून एक सांगते, आषाढी वारी असते की नाही आपली.
हम्म हम् हम्म.
संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपानदा आ का. काका. त्याच्यानंतर अ. मुक्ताबाई तुकाराम महाराज, ह्या सगळ्यांच्या पालख्या वाखरीत येऊन थांबत तर
हम
म्हणजे कधी द्वादशीला आदल्या दिवशी.
दशमीिला.
हा कुठून पण येऊ दे त्या सगळ्या वाकरीत पहिल्या येतात.
हम्
आणि ती जी. अ नामदेव महाराजांची पालखी त्यांना बोलवायला जाते, तुम्ही चला गावात म्हणून. हम् म्हणजे ती पूर्ण त्या पालख्यांना ओलांडते अशी फेरी मारते पूर्ण अशी ती फेरी पाठ झाली कि, मग गावात पालख्या यायला चालू होतात सगळ्या. वखरीतून ही अ पद्धत आहे. म्हणजे अशी. जे इतकं त्यांचं महत्त्व आहे. ते नामदेव महाराज सुद्धा पंजाब मध्ये हे केलंय ना त्यांनी माहिती ना ते.
काय पंजाबमध्ये.
कीर्तन का कीर्तन भजन वगैरे तिथल्या लोकांना तिथं खूप मोठी त्यांची स हे आहे. मंदिर आहे.
हो. पंजाब मध्ये आणि त्या काळी पजाब मध्ये.
हो त्या काळी पंजाबमध्ये.
हम्म
ते तिथं तू गेलीस ना. अ म्हणजे तिथं. खूप त्यांचं मंदिर मोठं आहे. समाधी.
हम्म हम्
म्हणजे नंतर नेऊन त्यांनी ठेवलेल्या पादुका वगैरे अस. पंजाबहून सुद्धा वारीला लोक. करतात.
आषाढी वारीला.
हो.
हम्म हम्म हम्
म्हणजे खूप महत्व आहे तिथं त्यांच त्यांचे कीर्तन सप्ताह म्हणजेता त्यांचे वंशज इथले सगळे तिथे जातात महिना महिना भर तिथं कीर्तन असतात. त्यांची पुण्यरिती असती ना त्या वेळेस
हा हम हम ह
हम्म आणि काय सांगू तुला नदीच चंद्रभागा नदी आहे ना आमची पंढरपूरची
हम्म
चंद्राच्या आकारात आहे बरं का. हम्म चंद्रभागा म्हणतात हो
तो ते ति नाव आहे त्या नावेचं काय आहे.
तिगडी नावय तेे पाण्यात चालते ते
ती म्हणजे बुडत नाही ना.
बुड नाही बुडत नाही ती छोटी नाव आहे ती काय मोठी नाही आहे असं ते छोटस त्यांनी हे केलंय पाण्यात क्च्युली ते इथल्या लोक लकलच्या लोकनी गेले
हो
हम्म आणि आमच्याकडे किणे अं पंढरपूरला तू कधी पण आलीस ना तू अ विष्णुपदाला जा विष्णुपद म्हणून एक मंदिर आहे. नदीच्या काठीच आहे गोपाळपूर चालीकडे तिथे ना साक्षात दक्षिण काश्मी किमान देव जाते. आणि ते पण कसं माहिती का गोपाळकृष्ण त्या काळात म्हणजे त्या पूर्वी तिथं गाई गुर घेऊन जायचे असे. तिथं गाई ची वगैरे आहेत आणि कृष्णाच्या पादुका आहेत तिथे
हम्म हम्म
आणि तिथंच शेजारी थोडस पुढं तुला तू कधी ऐकलंस. सगं अ नारद मुरी अ- नारद मुनीची- मंदिर आहे कुठं?
नाही. कधीच नाही ऐकलेलं मी होय.
हम्म विठ्ठल रुक्मिणी जेव्हा एकत्र होते तेव्हा नारद मुनींनी त्यांच्यात भांडण लावले.
हम्म.
म्हणून देवानी पांडुरंगानी त्यांना- हे केलं वरदान दिलं. की तुम्ही सहा महिने पाहण्यात आणि सहा महिनै वर.
हम्म हम.
असं वरदान दिलं त्यांना-
हम्म
म्हणून ते नारद मुनींचे तिथं मंदिर आहे पंढरपुरात विष्णुपदा जवळच आहे.
हम्म हम्म हम् हम्म.
आणि जेव्हा रुक्मिणी रुसली होती ना- ते. अ स्वयंभू आपल्या पंढरपुरातच लखुबाई म्हणून मानलं जात. तिला ती तिथ अस. व्यालाय खरी रुक्मिणी ती नाही या विठ्ठल मंदिरातली आहे ती. ऍक्चुली रुक्मिणी- इकड दिंडीर वनात आहे.
हम्म
हॅलो.
आपण जातो पंढरपूरला तरर आपल्याला हे सगळं पाठिंमागच जे काय रहस्य आहे ते माहित नसते मे की. पुंडलिकाच्या अ सेवेसाठी. पुंडलिक सेवा करत बसला होता आई वडलां- ची आणि- हम् हम. त्यांना त्यांनी म्हंटले की देवांना थांबा मी माझ्या आई वडिलांची सेवा करायला लागलोय आणि तुम्हाला मी न नंतर भेटतो. आणि मग त्यांनी त तिथूनच वीट फेकली-
हो ती देवळ आता आहे.
हा आता अजून पण अजून पण अ देव पुुंडलिकाची वगत उभे आहेत असं एवढंच माहिती लोकांना बाकीच हे विष्णूपद वगैरे काही मात नाही. हा तेच की.
खूप आहेत अशा कहाण्या पंढरपूर मधून.
हम्म.
अ ताकपीट विटोबा म्हणून आहे तो पण त्याची पण माहिती तुला मी पुढील कॉलमध्येध्ये सांगेन. रमाबाई साठी वि तोव्हा तिथं आला होता. हा म्हणजे आपले माझी जी मैत्रीण ति सारिका वगैरे त्यांच्या वंशज मधल्या त्या महाजन रमाबाई महाजन म्हणून होत्या.
हम्म.
हम्म. त्या ते मी तुला पुढील ह्याच्यात बोलेल.
हम्म हम्म हम.
हम्म ती पण कहाणी खूप मोठी आहे म्हणजे असं ऐकण्यासारखी आहे.
हम्म हम्म.
बाकी आपल्या इथं अ पंढरपुरात खूप मंदिर आहेत खूप
होय. तिथं तेसतीस कोटी देवीस पंढरपूर तुम्हाला
हो तेहतीस कोटी देवांचं मंदिर एक मेव पंढरपुरात आहे बर का आणि भारतातलं दुसरं सूर्याच मंदिर पंढरपुरात आहे. पंढरपूर तालुक्यात नारायण चिंच म्हणून गाव आहे. हा भारत त्यातलं दुसरं आहे सूर्यनारायचं मंदिर म्हणजे कसं आहे माहितीय का?
हम्म हा ऐकालय बोल
हम्म साक्षात एखादा माणूस उभा आहे का असं एवढं मोठं मंदिर आहेेत ते सूर्यनारायणाच कारण सूर्यनारायण म्हणजे फक्त चेहरा येतो.
हम.
पण आपल्या तिथं जे मंदिर आहे. ना ते ते खूप हेमाडपंती मंदिर आहे अगं आपण खूप बघण्यासारखं आहे तू कधी सोलापूरला चाललीस ना तर तिथं नारायण चिंचोली म्हणून नदी पंढरपूर पासून सात किलोमीटर आहे फक्त सात किलोमीटर
एवढं
हो नदीच्या पलीकडं
परवा संगीत तर गेलो असतो की आम्ही.
कधी ग?
म्हणजे मे महिन्यात हा आम्ही दोघ गेलतो त्यावेळी सात किलोमीटर म्हटलाव की पंधरा मिनट लागलं अस
तुझ्या बसनं घराच इचलकरंजी ते घे नाही ऍक्च्युली अ पौष महिन्यात जास्त गर्दी असते तिथे